हॅलो
हा येतोय ना आवाज
हा येतोय
हा काय म्हणतात झालं जेवण अं मी काय घरीच असते तुम्ही
ओके हाऊस वाईफ आहे का नाही माझं शॉप आहे ऍक्च्युली पिंपळगावला मनसवीिक कलेक्शन्स म्हणून हं रेडीमेड कपडे वगैरे नाही रेडीमेड कपडे वगैरे थोडं कटलरी आहे पण मग ते थोडं ए एवढं नही बाकीच
हमम मग रोज तुम्हाला अता दुकानात यावं लागत असेल का मग
हो सकाळचं सगळं आवरायचं मुलीला शाळेत पाठवायचं म मी इकडे निघते
ह ती पण धावपळच असते पण रुटीन एकदाच चालू झालं की होऊन जात
हा काही नाही वाटत ते घरात बसून राहण्यापेक्षा मग ते असं बरं वाटत
हो काहीतरी कुठं गेलेलं बरं असं आमच्या अ चांगले ना मग उलट
ते प्इप क्लनरचे फ्लावर्स रांगोळी मॅट वगैरे पण करते ना
म्हणजे क्लासेस घेता का त्याचे मॅट रांगोळ आणि पाईप क्लनरचे अच्छा अच्छा अच्छा आणि मटेरियल पण तुम्ही देता का हो
हो आहे माझ्याकडे शॉपमध्येध्ये मटेरियल पण सिलिंग
हो का ते पाईप क्लनरच खूप म्हणजे चालू आहे आता सध्या तरी आणि आता वगैरे तील ना त्याच्यासाठी मॅट रांगोळी म दोघना खप हे आलेले ट्रेंड आलेला आहेता एकदम
हो ते ह्या वर्षी सगळेडे डेोरेशनस त्याचेच राहतील कदाचित कारण आता थर्मोकॉल वगैरे पण बॅन आहे ना दोन एक वर्षापासून आणि प्लास्टिक पण बॅन केलेलं आहे त्याच्यामुळे आ मोस्टली तेच डेकोरेशन राह
तुमचा आवाज ना वे म्हणजे वेगळाच येतोय मला
वेगळं असं म्हणजे हॅलो हॅलो हॅलो हॅलो